हॅलो चिकीचिक नमस्कार कशा आहात?
नमस्कार मी मजेत आहं. हॅलो
हा हॅलो येतोय आवाज?
नो आवाज नाही येते.
आत्ता येतोय?
हो हो हो.
ह आज आपण डेली रुटीन या विषयावर सविस्तर चर्चा करू यात.
हो.
कसं आपलं डेली रुटीन कसं दिनचर्या आपली, जे आपण वेळेवर काम केलं तर म्हणजे सोपं जातं आपल्याला.
हो दैनंदिन दिनचर्या म्हणजे ना आपण रोज ठराविक वेळेनुसार करत असतो त्याला कामाचे नियोजन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दिनचर्येला खूप महत्त्व आहे, पण चांगली दिनचर्या आपल्याला शिस्त वेळेचे महत्व, आरोग्य आणि यांची जाणीव करून देते नियमित दिन दिनचर्याना आणि शरीर निरोगी राहते, आणि मन पण प्रसन्न राहते, आणि प्रत्येक ते काम वेळेवर पूर्ण करता येते.
हो रोज सकाळच्या वेळ कसा म्हणजे खूप मौल्यवान असतो ना. त्याच वेळेमध्ये मन शांत आणि त्याचे तवानं असतंय.
हो विद्यार्थी जीवनात तर दिनचर्या महत्त्व अधिक असते कारण नियमित अभ्यास व्यायाम, योग्य आहार, आणि पुरेशी झोप, यामुळे ना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.
हो येतायेत त्यामुळ कसं ये म्हणजे मानसिक ताणही कमी होतो ना ते बरोबर सांगतलय
हो. आणि कस आहे सकाळी साधारणपणे सहा सहा सहा वाजता उठणे मग सकाळची वेळ एकदम अत्यंत शांत आणि प्रसन्न पण असते आणि उठल्यानंतर ये ना सर्व प्रथम देवाचे स्मरण करणे, त्याच्याने दिवस पण चांगला जातो, आई-वडिलांना नम स्कार करणे, दात घासणे, चेहरा धुणे आणि स्वच्छ आंघोळ करणे, ही व्यक्तीच्या स्वच्छता आणि निरोगी जीवनाचा पाया ये. ज्या व्यक्ती असं करतात ना स्वच्छता स्वतःच्या शरीराला पण स्वच्छता असते.
होते ना मग नंतर नाश्ता करणे नाश्त्यात कसं म्हणजे असं हलका आहार घेणे ते पण खूप महत्त्वाच आहे, जसं आपलं पोहे, उप मा, फळ, दूध किंवा मोड आलेली कडधान्य हे पण भरपूर आपल्याला प्रोटीन मिळतं ना याच्यातून.
हो आणि देवाचे स्मरण केल्याने ना मन शांत राहते. आणि देवा दिवसभर हाय ना सकारात्मक ऊर्जा पण मिळते. आणि वीस तीस मिनिट ना व्यायाम दर रोज केलाच पाहिजे योगासन, प्राणायाम करायला पाईजे कारण वायामामुळे न शरीर सुदृढ राहते आणि रोग प्रतिकार श ती पन वाडते आपली, दिवसभर पन साठ टिकून राहतो.
हॅलो.
हॅलो.
हा.
हो तेच मजे वेळेचे महत्त्व पाडले पाईजे आपन. नियोजन करून जसं केलं त चांगलं रातं तसं.
हो, आणि अ दररोज पौष्टिक नाश्ता पन केला पाईजे, मजे जास्तीत जास्त जंक फूड टाळला पाईजे नास्त्यामध्ये दूध पोहे पफ फळे, उपमा, इडली असं कैतरी पौष्टिक आपन पदार्थ खायाला पाईजेल. आनी सकाळच्या नास्ता हे ना दिवसातील महत्वाचा आहार असल्यामुळे तो कधीही टाळता येत नाई.
हो हे तर आहेच, मजे कसं रात्री पण मनजे यच हो मोबाईल मजे एकतास आगोदर स दरज मजे सायरी बाजूला ठेवला तर चांगली झोप येते ना.
हो, आनी मनजे आपन जर नीट सगळे नियम नीट पालनात, आपल्या मजे आपल्या शरीरात पण काई गडबड होत नाइ.
हो हे त नाई प्रत्येक कामाची कसए पाका आपन यादी जर बनवली ना की मला हा काम याच वेळेस करायला हवं. तर लवकर होतं आपलं काम, आपल्याला आळस पन येत नाई आणि थकवा पन होत नाई त्या कामाचा. लवकर पूर्न होतात न ते काम.
आनी विद्यार्थी जीवनाते ना, अ शाळेत गेल्यानंतर त्या विषयाचे लक्षपूर्वक ऐकणे, आणि शिक्षकांनी शिक मुद्दे व्यवस्थित व वईत लिहून घेने, ही पन चांगली रुटीन असते. आनी काई शंका असल्याच ना शिक्षकांना पन विचारू शकता आपन, कारन वर्गात शिस्त पाळणे शिक्षकांचा आदर करने, आनी मित्रांशी प्रेमाने वागने हेच जीवनातील खरे महत्वाचे नियम आहेत.
हो येत आहेच, मनजे कसं आहे आपली चांगली दिनचर्या व्यायाम पौष्टिक अ वेळेचे नियोजन, आनी पुरेशी झोप पन खूप महत्त्वाचीए ना तरच दुसऱ्या दिवशी शरीर आनी मन स्वस्तं राहतं.
हो आनी अ दैनंदीन दिनचर्याच्या मनजे शिस्त शिकवते आपल्याला, नियमीत पने वेळेचे महत्व आनी जवाबदारिची जानीव करून देते, नियमित व्यायाम पौष्टिक आहार अभ्यास, खेळ आनि पूरुष योग, यामुळे ना आरोग्य पन चांगलं राहते.
हो अगदी बरोबर, कारन मजे प्रत्येकाने ना सवई अंगी कारल्याच पाईजे.
हो, आनी आब्यासायचय ई अब्यासात त ही प्रगती होते ना मंग, सर्व चांगलं जर राहिलं तर.
हा हे तर आहेच, मनजे आब्याश आब्यासातई मन लागतं ना.
हम्म, आनी प्रत्येकानी आपल्याला जीवनात अशा शिस्त पद्धती दिनचर्या अंगीकारली कारन अशी दिनचरीया आपल्याला एना ईश्वासी, निरोगी, आनी आदर्श पन नागरिक बनउ शकते.
हम्म, ते त आएच.
हो, आनी आपन शिस्त फक्त घरात नाई पन बाहेर बी पाळी मनजे संध्याकाळी काई अ वेळ मनजे वेळ मैदानावर खेळ खेळली पाईजे मनजे क्रिकेट, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, किंवा सायकल चालवणे यासारखे खेळं खेळायला पाहिजे मग त्यामुळे शरीर पण तंदुरूस्त त राहतं, आणि खेळामुळे ना शरीर तंदुरुस्त राहते पन आनी मन पन आनंदी राहते. आनी सहकार्याची पन भावना विकसित होते ना.
हो, मी तस काय मनजे सायंकाळी कसं म्हणजे कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा, मुलांचा अभ्यास घ्यायचा, दुपारी थोडासा आराम करायचा, त्याचाने पण मुद्दा मिळतो ना.
हो, आणि जर आपण परि परिवार सोबत राहतो तर मग अं सर्व जणानी एकत्र बसून जेवण करणे, आणि अ जेव जेवणानंतर जर विद्यार्थी जे असल तर शाळेचे बॅग पुढच्या दिवशीची छयची बॅग, गणवेश आणि आवश्यक वस्तू पण तयार ठेवायला पाहिजे, त्यामुळे सगळ्याची घाई होत नाही आणि जो जोपण्यापूर्वी पण दिवसभरात केलेले कामाचे आढावा घेणे, पुढील दिवसाचे नियोजन करणे, हे पण एक चांगली गोष्ट असते.
हा एक पण चांगली आहं हो आणि एक चांगली गोष्ट म्हणजे पण की आपण फास्ट फूड जे करू क टाळता यायला हवं हे पण भरपूर चांगली गोष्ट राहते आपल्या डेली रुटीन मध्ये.
हो आणि सकाळी झोप नाही जेवणानंतर आणि पुरेशी झोप आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते म्हणजे चांगली झोप ना घेतले नाही ना दुसऱ्या दिवशी पण ताजेतवाने वातं ते अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा पण मिळते.
आणि वेळेच्या पयटावर आहे ना अभ्यास. व्यायाम खेळ वाचन आणि कुटुंबासाठी वेळ दिल्यास ना जीवन अधिक सुंदर आणि संतुलित पण बनते.
हो तिथे आहेत पुस्तक वाचायला हवं. त्याच्याने पण कसं म्हणजे आत्मविश्वास वाढतो ना मन कौशल्य होतं त्याच्याने.
हो आणि आपण शरीराच्या मध्ये दोन टाइम ब्रश करणे आंघोळ करणे आणि स्वच्छ राहणे म्हणे नाही वैयक्तीक स्वच्छता हा निरोगी जीवनाचा पाया म्हणजे म रोज स्वच्छता ठेवलीच पाहिजे. दररोज आंघोळ केली पाहिजे आणं दोन टाइम ब्रश केला पाहिजे.
हा ते तर आहेच तुम्ही दोन वेळ ब्रश करा अंघोळ करा हे तर झालंच नाही त्यांच्यात.
हा सकाळी लवकर उठावा पाहिजे.
हा सकाळी लवकर उठणार तेच रात्री लवकर झोपते.
हो
दैनंदिन दिनचर्या ठेवण्याचे हेतू खूप महत्वाची असते जर ठेवली तरच चांगला राहते. त्यानंतर मग काहीच नाही.
हा ते हो ते तर आपल्याला म्हणजे चाव पाळायलाच पाहिजे. म्हणजे तसे चांगले वागणे पण महत्त्वाचे आहे ना त्याच्यात तुमचं अस मन स्वभावचं शांत राहायला हवा.
हो हो आणि नेहमी त्यांना आणि शिस्तबद्ध दिनचर्या नाही बाळगली म्हणजे वेळ किती महत्वाचा आहे हे पण आपल्याला कळते. कारण सगळं काय पैसा परत येऊ शकतो सगळं काय परत येऊ शकतं पण गेलेला वेळ हा कधीच परत येत नाही.
हो तुमच्या बरोबर सांगितलं तर हे तर आहेच.
हो आणि चांगल्या सवय लावणे आणि आरोग्याचे शिक्षण व्यक्तिमत्व विकासासाठी ना उपयुत ठरते त्यामुळे ना प्रत्यक ठिकाणी चांगली दैनंदिन दिनचर्या पाळलीच पाहिजे.
हो
चांगली दिनचर्या ही आपल्याला पण म्हणजे चांगलं ठेवते शरीर ही तंदुरुस्त ठेवते. कोणत्याही प्रकारच्या प्रॉब्लेम येत नाही.
पहान प्रॉब्लेम येत नाही ना तुम्ही सकाळी उठवा हे करा. रोज तूम्ही वोकींगला जा नाश्ता करा. मग तुम्ही जेवन बनवता दुपारी, असं तुम्ही टाइम ठेवा तुमच्या टाईमनुसार करणार चांगलं सोपं जातं तुम्हाला.
हो सगळं टाय आपण जे वेळेवर केले ना मग काहीच कठीण जात नाही.
हो हे तर आहेच.
आणि दररोज देवाची ही प्रार्थना केलीची पाहिजे.
हो. आज सकाळी सयंकाळी तर मन पण आपल्या ज शांत राहत. होता वो. आपल्याला पॉझिटिव्ह विचार येतात.
आणि शाळेदील म्हणजे विद्यार्थी जे असेल तर वर्गात लक्षपूर्वक एक नाहीये अभ्यास करणे आणि शिक्ष म्हणजे शिक्षकांचे मार्गदर्शन जे करतो ना तर तो पुढच्या चांगल्याच प्रकारे जातो आणि शाळेत दिलेला ग्रह पाठ हा पूर्ण वेळेवर क पूर्ण झालाच पाहिजे.
हो त्यात चांगल्या वागणी ही सुद्धा एक महत्त्वाची सवय आहे ना.
हो आणि संध्याकाळी मित्रांसोबत खेळणे किंवा फिरायला जाणे हे पण एक म्हणजे संगत वाढते आणि त्यांनी म्हणजे चांगलं पण होतो हो ते शरीरासाठी.
हो येता आहेच दोन्ही एकत्र जेवल्याने पण कुटुंबातील प्रेम वाढते.
हो.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
आता खूप काही लोकं वेगवेगळे राहतात पण तसं नसतं ज्याच्यामध्ये प्रेमभाव नसतं मुलांमध्या. जेवण बाडली चांगलं राहीन.
मंग अगदी बरोबर प्रत्येकाने म्हणजे अशा चांगल्या सवयी अंगीकारल्याच पाहिजे. तर जीवन आनंदी निरोगी यशस्वी होईल ना.
तो आणि विद्यार्थ्यांनी हा दिवसभर दिवसभरचा होमवर्क म किंवा दिवसभरची सगळं जे काम असतं ते केलंच पाहिजे.
उद्या करू असं नाही करायला पाहिजे.
हो कारण वेळ वेळ गेला की तो परत येत नाही.
हो.
आणि रात्री कुटुंबांसोबत जेवण करून ही काही वेळ वाचन करतो. म्हणजे करणे किंवा कुटुंबसोबत शेअर करणे हे पण चांगली गोष्ट असते.
हो भरपूर पाणी पिण्याचे काळजी घेते ना त्याच्यात. पाणी प्यायचंय असं करून पण चालतं त्याच्याने.
हो आपल्या दिनचर्याेत आपण पाणी हे म्हणजे प्रॉपर पियायला पाहिजे.
सतावीस.
हो आणि दररोज देवाची प्रार्थना थोडा वेळ व्यायाम आणि पौष्टिक नाश्ता तर शाळा किंवा मला महाविद्यालयात. जण्याशिवाय गदर केलाच पाहिजे कारण त्याच्याने आपली बॉडी पण हे होते.
होतगरज पडली तर दुसऱ्याला मदत करायला हवी.
हो.
चालेल चला चांगला वाटलं तुमच्याशी बोलून. हो थँक्यू चल धन्यवाद.